हॅलो... हा.. आवाज येतोय का माझा तुला.
आवाज.. इना.. झालाय.. ग.....
हा... रेंजचा प्रॉब्लेम आहे ना थोडा. म्हणून येत नसेल. कुठे आहेस?
आहे. बग.. जरा कॉलेज मध्ये...
हा -हा.. मी पण जरा बाहेर आलोय फिरायला म्हटलं जरा जाऊन घेऊया कुठ तरी. तुझं कॉलेज.... च काम होत म्हणून मग मी काय बोलले नाही.
हा... ते पण आहे सोड.
हा.. तू म्हणलीस की एम. सी. ए. ऍडमिशन करायला जायचं आ हे. म... म्हणटल... ठीक आहे. आपणच जाऊन येऊया. म्हणटल.
होय. ते.. पण आ हे.
मी पण. म्हणत होते की आपण सगळे... होय बघायचं. म्हणाय लागलोय.
हा...
अ तू कुठलं चूस केलयसं कॉलेज
बर ला डिकेटी बघायला बोल बघ तरी मार्क कमीच आहेत भेटे का नाही काय माहिती. हा.
अ होय डि के टी चांगलयं कॉलेज. टॉप मधलं कॉलेज आहे ते इंजिनिअरिंगचं होय होय. टॉप मधलं कॉलेज आहे तेे बघ चालेल तुला चांगलं आहे तेे कॉलेज. हॅलो संजना. हॅलो तुझा आवाज येत नाहीये मला. हॅलो संजना तुझा आवाजच येत नाही आहे मला. तुझा आवाज येत नव्हता मगाशी अशी रेंज मध्ये नाहीयेस काय तू? हॅलो. हॅलो संजना.
बोल की.